हॅलो.
हॅलो.
हा लागला हि हि.
काय ग बाई ते कार्याला असं नीट करून घ्या म्हणाव बाई त्यांना.
व्हय.
का ना मत काय म्हणायलतो हा ट्रिपचं म्हणायलतो ना आपण?
हा तेच की
मजा केलो सोड लई आठवत्यात बाई शिक्षक पण सगळी लई आठवत्यात.
बघ कि टे तर आ जेवायच्या टायमिंगला सगळ्यांचं जेवण केवढं बला झालतं आणि ते सगळं वाया गेलं काय काय केलं तिथे सगळं काय काय केलतो जेवायला. माझा खावा माझा खावा केलतो.
ते चुक केलतो आपण घेऊन
खर मला त्या गोष्टीचं अजून वाईट वाटतयं बाई.
मला पण बाई खरोखर खर माझं पण माझं एवढं काय राहिलं नव्ह त सोड ख
माझं माझं लई राह
तिनं खाल्लेला मग निम्मा डबा तो राहिलेला
माझी मम्मी न केलेली करून दिलती ती सगळी भाजी मा सगळीच्या सगळी आणि पप्पा घरला आल्यावर सांगितलं त्या दिवशी पप्पा म्हणजे मम्मीला म्हणालत का भाजीलाई चांगली झाल्या आणि पोरेस पुरणार नाही. ती ग एवढी एवढी श कशाला दिल्याच असत कस म मात्र झाली भाजी ताप
बा असं हे वाढतंय ग वाईट वाढत मी आनणारच नव्हतो त्या दिवशी का नाही आपण नाहीच म्हलेलो स्टेफीला म्हलो स्टेफी तेवढं घेऊन ये म्हणून असं विचार होत माझं.
तेच की आणि जर आपण नेहिलो नसतो कानि त्या दिवशी खायला मिळाला असतं बघा ल भुका लागल्या अस झालं
झालं असत खरोखर
आता नेलो म्हणून, आणि वाळपण काय केलं ग कसगळं परत
बळल्याला भ
म ते नंतर कॉलेज मध्ये खाले आठवत नव का?
तेच की वयस कि क्लासमध्येध्ये कॉलेज मध्ये खा
त्यात पण तुझ हे होतं उपवास असल्यामुळं त्यामु ते पण थोडं थोडंच तुला खायला म्यालं बाकीच आ सपवलं
तेच की सगळं सगळं आठवते आपण काय पार्टी केली तवा हून थ या वर्षी जरा मल म लई केलोय आपण का नाही.
बरं.
तेवढंच तेवढंच आगा पना बी केलंय मजा बी केलय सगळंच केलं मस्त अजून वेळ अस अग ते स्टेफी नाही तर आपण तेवढ्या रील केलतो त्यातली एक पण रील दिली नाही कुठं गय पत्या सगळ्या
कुठल्या रिल?
अग आपण शेवट शेवटला एंड एंड एंडचा किती रील केलतो. तो
व्यय तिने एक पण रिल दिली नाही.
बघकी त्यातल्या दोन का तीनच स्टोरीला लावलं त्या पण ओंकार दोन लावलेला आणि स्टेफीन एक. का किती चावलेली आणि त्या पाकीच्या कुठल्या लावलीच नाहीत. ह
काय मग ते आयडेंटिटीचं वगैरे काय नव्हतं.
बग की आयडेंटीचं नव्हतं. गुड बायचं नव्हतं. परत आपण त्या ग्राउंड वर केलेलं काय काय रील परत आपण आपल्या चौघींचं लास्ट वॉक इन कॉरिडोरचं केलंतो ते पण कुठं नाही कायच नाही विचारायला पाहिजे.
सगळ्या फोटो तिकड तिच्या्याकडच येत आपल्या
कायच पाठवत नाही. आता मी म्हणालय नवीन फोन घ्यायच म्हणाले की जर घेतलं क नाही त्याच्याकड सगळं फोटो मागून घेणार पहिला मी ठेवणार माझ्यापशीून
ते कि माझ्याकडे हाईट छोड खरं एक का आपण ल आधी स्टार्टिंग ला काढलेलो पण नाहीच.
त्याचा पण सगळ फोटो पाहिजेलाय
हम्म
आपला ट्रेडिशनल चा पण फोटो नाही ह्यात
माझ्याकडें आहेत काय बघायला
ते ग पांढऱ्या साडी घालले जात व तू तुझ्याकडन पण डिलीट झालात ते
पांडरा साडी
अग आप साथ इंडियन ल
हता हय तेव्हाय ते आपलं मे बी ग्रुप च कायच माझ्याकडे असतील
ग्रुपच माझं हायलाइट लाहचच आहेत बघ
हम्म ते पण एवढं काही नाही आहे शेवडबाई
अग हे माझं फ्रेंड सोबतथ गेला तर गेला माझा स्वतःचा पूण फोटो दिले
माझ्या सरप्याबरोबर काढलेलं नाहीय आदर्श बरोबर काढलेलं नाही आहे तुषार बरोबर पण काढलेलं नाहीच आहे त्यांच्या बरोबरच पण
होय माझं पण नाहीय कुठलं
कायमच ब्या त्यांच्याकडेच मे बी असतील ते फोटो
आता ठेवलं असेल डिलीट पण केले असतील
काय मिनट बयाता
रामाणचा फोन मध्ये काढलेलात ना
बर
हम्म
हम्म
ते मला वाटते की नाही त्याचीकडे असणार आहे फोटं तुझ्या कडे सगळं फोट
हा सेफीकडे असलं असत तर मग घेतलं असत तर घेऊया आता आणि परत आपण भेटलो का नाही मग बघून सगळ्या तिचा फोन घेऊन बघून आपण घेऊया फोटो सगळे
हा ते पण करणार किंवा आता लॅपटॉप पण घेणार की आपण एक दिवशी घेतलं की लॅपटॉप जाग जग सगळ्या फ्रेंड्सचा फोटो आहे कार्ड जेवढं आहे तेवढं मी शेअर कर ना लागतो आप काय भांडन बिंडन अस असले तरी शेवटी मेमोरीज त्या राहतातच आपल्याकड शेवटपर्यंत तेवढंच बघून खुश व्हायचं कारण आता आपण आपल्या आपल्या वाटायला लागलो की बोलायला मिळते एकमेकांसारखं नाही मिळते हॅलो हॅलो आवाज गे ला हॅलो हॅलो